हॅलो
हम्म अहो बोलता बोलता कट झाला म्हणल. जाऊ पोलिस
हा परत करायला. तेच आऊ म्हंटल कस आळसच भरलाय एक वर्ष कसलं चांगलं म्हणजे, आणि आता कायच करायला नको वाटते. नुसता आळशी झाल्यागत झाले.
तेच की, तेच की हा तेवढंच काम करावं आणि गप बसावां असंच वाटते अहो.
हा आधी दुसरं काहीतरी पाहिजे, दुसरं काही पाहिजे काम वाटत होत पण आता काय नको वाटते.
त्यामुळे सगळं अवघडच व्हायला लागलं.
हम्म नानांग नांग. हो याओ आज जास्तच झालाय स्कूल सुटायच्या टामिंगला पण एवढा मोठा आला होता. आम्ही थांबलो तिथं पंधरा मिनटं. आणि आता पण एवढा मोठा झाला हे जायचं होते नाईटला नेमकं आणि पाऊस मोठा. रेनकोट वगैरे घातले पण जरा कमी आला आणि पर म्हटलं बरं झालं एकदा ते ऑफिसला पोचलं, घरात सगळे असले मग किती का पडनाव बाहेर. काय वाटत नाही. एक जरी बाहेर असलं की हे वाटत जातंय. अविराज पण क्लासवरून यायच्या टायमिंग ला एवढा मोठा पाऊस म्हणला आता पोरग कसे येते काय ते आणि तो घरात आला आणि मग मोठ्याने चालू झाला.
मग, आवच संध्याकाळच एवढ्या वेळ आणि कसला क्लास हो.
अहो, त्याच टायमिंगच अडीच-अडीचच आहे. तीन-तीन लेक्चर होत्यात ना एक-दोन-दोन-दोन तासच काहीतरी असतात. सुट ते सव्वा आठ ला शेवटचा ले खेळ असतो त्याच, मग त्याला यायला सव्वानव वाजत्यात बस नसत्यात लवकर. आणि दररोजची रिक्षा करायची तर बस वाला दहा घेतोय, रिक्षावाला वीस घेतोय, मग तो थांबतोय पाच मिनिट वाट बघत रिक्षाची बसची.
होय मग आता काय करणार.
साडेआठ ला का पावणे नऊ लाच बस असते, मग त्यामूळ नऊ वाजतात त्याला यायला. बर ती बस आली कि देऊ. पाट्याला उतरतोय मग तिथं आणि परत रिक्षा बघायची नाही तर कधी-कधी तर चालतच येते जाऊ दे म्हणते. हम्म, एक-दोन किलोमीटर आहे आपलं, येतो कधी-कधी चालत असं करते.
होय.
आता रिक्षाच करतोय, दहा रुपये घेते रिक्षा.
हम्, आणि हे सकाळचं कॉलेज.
नाही कॉलेज त्याला हे केलंय, एक्स्टर्नल केलाय ना, कॉलेजला नाही जात. आठवड्यातून दोन वेळाच जातोय. दोन वेळा जायेतोय आठवड्यातून, मग आता काही नाही. हम्म. आणि
मग तसं हे होतं.
कॉलेज क्लासमध्ये पी-टी-एम त्याची पी-टी-एम ला जाय पप्पा दोघनाने.
हॅलो.
हा.
काय ते.
हॅलो.
पी-टी-एम काय हा पी-टी-एम काय?
म्हटलं, रविवारी क्लास मध्ये आज बोलवले मम्मी-पप्पा दोघांना.
हा. मग?
ये प्रीती काय म्हणतेय मधीच.
कायच आहे रायला दोघांनाव.
तर मग आता ड्युटीयेन ते कसं जमणार हो?
रविवार हाये. त्यांची पण नाईट
आव तुम्हाला करर. हम्म. मग चालते सोडा.
हा. होतेय मग. ते म्हणून म्हणलं रविवारी. आणि त्यात सकाळीच दिल्या पी टी एम चं टायमिंग म्हणून बरंय. याचं सकाळच्या बॅचमध्ये नाव आलंय आणि बाकी की आणि थोडी मुलय. त्यांची दुपारची बॅचे. मग आम्हाला वाटत होते ह्याची कधी ठेवतात काय माहिती. पण बरं झालं की सकाळीच ठेवलं याची पी टी एम.
आऋषी मगाशी लई वेळ बोलालती मामा बर.
या
आवाज कट व्हायला. तुम्हाला रेंज नाही का?
थोडा प्रॉब्लेम होता रे आता येतोय का?
हा यालाय.
ते कामन लावायच?
यालाय यालाय. तुम्हाला येते की नाही?
हो येतोय येतोय आता आरुशीच गुरुवारीय ओपन डे.
होय, आणि हे. आज शाळेला गेली नव्हती व्हय ती?
आं.
आरु शाळेला गेले नव्हती आज?
अ नाही आज पोट दुखालय म्हणली मम्मी. मी काही जाणार नाही म्हंणली. म आता झोपून घेते की काय? जाऊदे म्हणलं मला माझा वेळ झालेला असतो. माझी मी गेली. उगं साड्या नेसून हे करून निेसून फिरत्यात गरागरा आणि आम्हाला ताप देतेत.
काल होती नव का दिंडी?
गेली होती की साडी नेसून.
हा उद्या सुट्टी घेणारे. पाय दुखालाते काय काय म्हणाली ती की.
हा म्हणटले सारख करतीच मग.
बोलायचं आधीच ठरवायच सगळं.
फराल केल?
ह
तेच की डबा बिबा झाला सगळा केल. आवरला आणि उट उठ म्हणते त कुठलं नाही म्हणते पोट दुखाली मी नाही जाणार.
अ
म्हणलं बस आलेव पप्पांचा मार खा, नाही तर बस काही बी कर म्हणलं, मी चालली, माझं मला टायमिंग झाले की जाय लागते.
हो, तुम्ही रोज चालत जाताय आणि चालत येताय?
हा, माझं इथं काय दहा मिनिटं लागतात मला फक्त चालत जायला.
मग जवळया.
हम्म, बस हाय होय.
मग ती स्कूलची बस आहे काय?
होय, स्कूलचीच आहे, प्रायव्हेट नाही लावली, स्कूलचीच लावली.
स्कूलवाले जरा घेतात जास्त, पण आपलं कसं पोरांची काळजी नाही वाटत ओ बरोबर प्रॉपर जातात. येतात घेऊन, बघणारे पुढच्या दोन वर्ष मी- च बघ, आविराजलाच सांगणार आहे न्यायचं आणि आणायचं, करायचं, तेवढंच वाचत्यात आवो. अविराज असते आता, पण आता आहे की ऍक्टिवा आपली.
खरं आवीचं आणि तेच हे बसायला नकोय मग ते-
आता पुढच्या वर्षी कसं बारावी होत्या त्याची, मग असतोय तो सोडायला, आणायला.
चालतय की नववी, दहावी दोन वर्ष.
हा, मग काय आवो. दोन वर्ष जरी एवढं वाचलं तरी, काय हे आहे व्हय. किती घेतात बसवाले? तेच काही-
म्हणत्या मम्मी मला सोडाय आली, म्हणजे मी लवकरच पोहचणार.
ते माहित आहे, मम्मी घाबरते गाडी चालवायला म्हणून.
हम्म, प्रीती पण आमची शिकली बाई गाडी एकदा.
बरं झालं, तिला म्हणलेलं लालीकडून शिकून घे, पण नाही शिकली, माझं मी म्हणते-
त्या नाही शिकवत, संग- आता इकडं- तिकडं जात्या,, जरा संग तिच्या बरोबर जावा, तिला घेऊन जावा म्हटलं तर नेत नाही.
हाहाहाहा. ते घाबरत्या म्हणतात, मी एकटी जातोय, स्वराजला पण नेत नाही ना टू व्हीलरवरन.
हम्म, नेेत्यात.
हम्म, सत्तेजीच बरे आहे का तब्येत आता?
हाय हा.
हं.
हाय, आता एक- एक काय शब्द थोडं- थोडं बोलत्यात. जरा चालायचा पण प्रयत्न करत्यात, ते वॉकरन तेन. होय, भरपूर प्रगती आहे, काल दाखवून आले दवाखान्यात.
झालं बाई.
हाय, चांगली प्रगती हाय.
हम्म.
त्येच हाताच तेन व्यायाम घ्याय लावत्यात.
हं, हं.
चांगलं हे हाय सोडा.
हम्म.
खरं जरा, म्हणजे पडेल का काय म्हणून भीतेत ओ जरा.
हा, हा, हां. थोडं राहतच की अजून, ताकद नसेल ना तेवढ्या ह्याच्यात असं. आती काय म्हणत होती आणि?
काय म्हणत्यात, बसल्या.
हं.
दुपारी आलत्या, जेवून तेन आलत्या.
आणि- त्यांची मैत्रीण आली त्यासनी भेटायला आणि
आत्तींची
हम्म
कोण ओ?
ती अनुराधा म्हणून कोण हायेत बाई ते
होय मी त पहिल्यांदाच ऐकते.
भामिष्टे बघायला आलेली ओ ती परवा ती परवा कनाय सतव्यासनी बघायला आलतीत.
हां हां हां.
म्हणजे त्यांचं बांधकाम त्यांच्याकडं हाय वाढतो ओ सतव्याच्याकडं
हूं हूं हूं हूं हूं
मं त्यामुळ ते बघाय आलत्या त्या आता फोनवर पण बोललेल्या नाय त्यांच्याबरोबर आत्तीच्या बरोबर फोन वर बोल बोलल्यामुळ त्यानं आज आल्यात म्हणल्यावर आज आबांनी फोन केला लगेच भेटाय आल्यात आहो बघा की
बघा
अम्म
जुन्या मैत्ररणीचं कसं असतय नय
खरच की आमच्या इथले त असून यत नाहीत काय नव्हच
व्हय तुमची हाय की खास
काय नाय आहो तिज तिज बिझी झालंय आता पोरं बाळ ते योगा आणि बिगा आणि क्लासेस कार चालू केलीया
त्याज्यातच असते ती कायम अजिबात फ्री दिसत नाही.
बघा
लय बिझी झाले ती फक्त फोनवरती नायत मेसेज वरती बोलते एवढंच येणं जाणं तर लांब अम्म
कधीतरी भेटूया की म्हणायचं म
हम्म कुणाचा बड्डे असला स्टेटस दिसलाय की हॅपी बर्थडे टाकते एनिवर्सरी असली की तेवढच करत्या तिज्या पोरांच दिसलं की मी टाकते एवढंचय
हं न्हवं
काय नाय बय का
इथं पण शेवटपर्यंत एकत्र होतासा लग्न झाल्यावर पण एकत्र आल्यासां तर भेटत नायसा काय उपयोग
भेटत नाय तसं बी आमचं तिथं बी तसंच होतं एवढं काय घरातनं जाऊन हे करत नव्हतो पण हा जवा आवाज दिला की ती यायची लगेच सुरुवरी अशी होती.
नाय घरला कि कितीतरा वेळा येऊन गेल्या त्या
होय होय नाही असत्या म्हणजे मी सांगते ना मला कुठं न्यायचं अस की परमिशन काढायला तीच यायची कारण आपल्या घरात लावून देत नव्हं ते तीच यायची काका घेऊन जाते तिला म्हणून सांगायला.
धाडसी लय हाय ती डेरिंगबाज ये
हम्म यायची मात्र ती मी लय वेळा बघितले तिला आलेल ईकड
होय मया लग्नात नाही त्याच्यानंतर मी पण आली होती बराच वेळा. तिथंच फिनिक्स क्लासला यायची ना हो कॉम्प्युटरला मग ते आपलं घरजवळ असायचं मग. तिथला क्लास झाला की ये म्हटलं की यायची. नोट्स द्यायला किंवा काय करायला असं.
हम् ह
का नाही आलं कॉलेजला कि लगेच विचारायला आता काय नाही. आता नुसत फोन वरनच चालू असते.
ह हम.
ती बऱ्याच जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मात्र आहे ह वहिणी सगळ्यांचा नंबर आहे तिच्याकडं. पल्लवीच, संजीवनीच, गीताच सगळ्यांच आहेत. ग्रुप बनवले आमचा? नाही आहेत त्या सगळ्या आता सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ती आहेस. सगळ्यांचा एक ग्रुप पण बनवला तिन पण काय त्याच्यावर न बोलणंच होत नाही. लय लवकर, लवकर लग्न झाले होती माझ्या मैत्रीणी चे दहावी झाल्यावर एकटीच बारावीत
मला बाकीच्या कोणालाही माहित नाहीता. बाकीच्या कोण माहित नाहीत ते एकटीच माहित आहे.
नाही ते येतच नव्हत्या त्या थांबायचे आणि सुरवरी घरी यायचे बोलायला, करायला काय बी असले की. आणि आम्ही दोघीच कॉम्प्युटर क्लास लावतो ना त्या कॉलेजमध्येच फक्त असायच्या मैत्रिणी. कॉम्प्युटर क्लासला आम्ही दोघीच होतो त्यामुळे त्या कधी आल्याच नाही. आणि हिचं तर पल्लवीच तर काही यस, वाय, ला असतानाच लग्न झालं तिचं आता जास्त झाले, झाले सगळ्यात पहिलं तिझं झाले. तिचे परगीची आता इंजिनिअरिंग झालं नाही इंजिनिअरिंग झालं दोन मुलीच आहेत तिला.
होय.
हम्म, इंजिनिअरिंग झालं मुलगीच.
हम्म.
लय भारी होती आमच्यात दिसायला पण छान होती ती पल्लवी. वडील वारले लवकर. हा बऱ्यापैकी पण वडील वारले त्यामुळे लवकर लग्न झालं हो तिचं.
तुमच्या वानिच होती काय ती उंचीला पण?
हा आम्ही सगळ्या एकसारख्याच होतो जला सुरवरीच तुमच्यात हायटेड आहे बऱ्यापैकी.
नाही ते अन एक ती कोणतरी यायची बघितलं होतो एक एकदा, दोनदा?
गीता असेल तिच्यासोबत आलेली. गीता आणि मी जरा बरे होतो उंचीने तेवढ्याच छोट्या
काय ते?
गीता आणि आमची सेम होती.
हम्म, मी कट करतो.
गीताची माझी उंची सेम होती.